बला
हॅलो
हा
आकवा ना
मिले की एकदम क्लिअर झाले
तुमच एकदम बारीक आलं आवाज
जरा मोबाईल नीट धरा खुसफूस करू नका
हम् बरलं काय करलं
आवाज वाढवला का
वाढवले खरं तेवढाच आवाजला असू दे बोला
प्लाटसकरट ठेवण
लाउड स्पीकरवरर टाकतायेत नाही कॉल आठवचा फोन चचालात आणि काय
साथायाले
तेवढाच यालाय असं देखी मला कळाले की बोल त्याला
हम्म बोला.
बर काय करालाय काय झालं.
नाव काय तुमच?
अ हा ह्या कार्यामध्ये आपलं नाव सांगायचं नसतंय.
हा हा हा अस झालं होय हा हा हा हां.
हा असा
काय चाललंय कामावन आलो फराळा केलो.
हा उपवास होता ना.
हम्म.
आज एकादस.
हो निव बला हो त मही.
हम्म.
काय नही.
बाबा ते बाळाला घेऊन फिरा मम्मी म्हटली जरा बाळारडालय घेऊन जावा जरा बाहेर फिरा जावां म्हणून
हा.
रुद्रा ही तिघ रुद्रा बाबा ही तिघ गेल्यात आणि खुळ्या डोक्याच बाबा पडलयच इथेच घेऊन बैरराशला इत
थँक यू. एक तम बारीक आवाज आला आहे मला.
मग पर्याय नाही त्याला आता तुम्हाला ठेवाय पाहिजे मग.
तुमच्या फोन ला काहीतरी झालेय काय?
नाही. आता येतेय का गावाज बघा.
माझं खप बारीक होयलय मलाच कळना बोला असुदे
मोबाईल खुसफुस करू नका मला ल रागे त मोबाईल खुस खुस करू नका.
हा. बोला.
आता आवाज येते काय?
आत्ता आला बघा एकदम मोठा आलता.
हा हा मोबाईलला मं अस तोंडासमोर घ्यायला पाहिजे.
नको नको राहू दे बोला असंच.
बोला.
हम्म मम्मी तेन.
हायत हायत.
हम्मम हम्म हम्म काय करल्यात सयंपाक.
थांबा बॅक कवर करतो थांबा एक मिनिट.
हमं.
हॅलो.
हा बोला.
हा.
फोनला काहीतरी झालं तेे त्यामुळे ते आवाज येत नाहीय वाटत.
हम्म.
कॉलिंग वरती तेर मोठा येत होता फोन आवाज.
ह.
हॅलो.
हा.
हम्म.
मी करतो बाबा नंतर ना पण.
हां.
माझं डोकनी बरोबर.
हम्म.
हा.